हॅलो
हा हॅलो नमस्कार मॅडम अ आपला विषय आहे अ जी अ मुलं आहेत जी त्यांचं अ मोबाईलकडे अ पाहण्याचं किंवा मोबाईल वापरण्याचं आकर्षण खूप वाढलेलं आहे तर ह्या संदर्भात आपल्याला बऱ्याच काही उपाययोजना करता येत की जेणेकरून त्यांना कस परावृत्त करता येईल आणि त्यांचा मोबाईल बघण्याचा जो ओघ आहे तो आपल्याला कमी करता येईल तर जास्त करून आकाल अ असं झालंय की अ समाजात की स्ताची वर्किंग म्हणजे काम करणारी जी पिढी आहे जी आपल्या लहान बाळांना खाताना जेवण करत किंवा काही काम करताना ह्या संदर्भात आपल्याला त्यांना त्यांना त्यांचा वेळ मिळावा या संदर्भात त्या अ आई आई असेल किंवा वडील असतील तर ते आपल्या मुलाला जर थांबवायचं असेल किंवा खेळायचं असेल तर मैदानी खेळ खेळामध्ये न पाठवता ते स्वतः मोबाईलच्या अ मोबाईल ओपन करून त्यांना खेळायला देतात जेणेकरून ते मूल आपलं अ फक्त त्या मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहून पाहून पूर्ण त्या मोबाईलच्या आहारी जात
हो आणि काय होत की ते जे इतकं चमचम दिसत आणि चांगलं असं छान छान दिसत त्यांना रंग दिसतात तर त्यामुळे ते छोटे बाळ जे असतात ते शांत होऊन जातात ना त्यामुळे आयांना वाट की हे खूप छान झालं बाबा बाकी दुसरं काही कष्टच नको करायला नाही का त्यामुळे ती लहानपणापासून सवय लागते मुलांना आणि मग बाकी बाकीचे जे म्हणजे आपण म्हणतो ना की भ्रमामध्ये राहतात मुलं मग नाही का द व्हरच्युअल जग? त्यामध्ये जास्त रमतात, मग त्यांना जे आपलं नेहमीचं नैसर्गिक आहे. त्याची फारशी ओढ वाटत नाही, मग आसं होत. नंतर त्यांना पाहिजे असलेले विषय आणि शिवाय काय होतं की, त्यांना प्रश्न विचारणार कोणी नाहीए? त्यांना आवडी ते विषय त्याच्यामध्ये दिसत राहतात, तर त्याच्यामुळे ते असे स्वयं केंद्रित व्हायला लागलेत नाही का मुलं असे? हो समाजाजमध्ये आपल्याला काही करायचं किंवा माझी स्वतःला मला काय करायचं ह्याच्यामध्ये न अ रमता? ते ह्याच्यात रमून जातात. तर त्याच्यासाठी ना स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी आता प्रयत्न केला पाहिजे आपल्याला.
नक्कीच, कारण हा स्क्रीन टाइम त्यांच्या भवित म्हणजे भविष्याचा पूर्ण अ ना नाश करण्याच्या दृष्टीने होत चालले आहे. तर आपल्याला हया च्यावर उपाययोजना असं करता येईल कि, एखाद्या आपल्या ज्या आजूबाजूची मुलं आहेत किंवा जी आपल्या अ घरा सोसायटी मध्ये किंवा घरात च्या आ नातेवाईकांमध्ये त्या मुलांना महिन्यात न एक दिवसा आड किंवा कारण आताच शाळेत जाणारे विद्यार्थी असतील तर, त्यांना रोज ज अ असं मैदानी खेळ किंवा एका जागी बसून अ. बैठे खेळ देणं शक्य होत नाही, तर ह्याच्यात असं एक पर्याय काढू शकतो आपण कि जेणेकरून महिन्या अ आठवड्याला एक वेळ ठरवुन त्या मुलांना मै दानी खेळ खेळन् खेळवणं किंवा त्या मुलांना बैठक बैठी बैठे खेळ म्हणजे जसं सापसिडी असेल किंवा ल लुडो असेल तर ह्या संदर्भात असे खेळ बसून त्यांचा अ मानसिक तयारी करायला पाहिजे, की त्यांचं लक्ष त्या मोबाईलच्या स्क्रीनकडनं थोडंफार का असेना पण तो विचलीत होऊन विचलीत होऊन तो परत आपल्या नॉर्मल अ ह्याला येईल
बरोबर, आणि काय झालंय की मुलांना आवडत बरं का ते, जेव्हा एक त्र येतात ना तेव्हा एकत्र येण्याची मजा आहे. आता पहिले काय असायचं की कॅरमची असे ना छोटीशी रूम असायची एक आणि ती ते सगळे जणं कॅरम खेळायला यायचे संध्याकाळी वगैरे, तर ती मजा या यची म्हणजे मित्रांना भेटल्याचा आनंद पण व्हायचा आणि खेळल्याचा आनंद पण व्हायचा, तर असे छोटे छोटे क्लब पण तयार झाले पाहिजे आता आणि काही सामाजिक संस्था ते काम करतायत की संध्याकाळी मुलांनी एकत्र यावं किंवा पुस्तक वाचन म्हणा, हा ते त आता अगदीच कमी
खूपच कमी झालंय, कारण ऍक्च्युली अ स आपल्या आजूबाजूला स लायब्ररीज कमी झाल्यात, पुस्तक वाचणं हे दुर्मिळ झालेलंय. अ पूर्वी असं लायब्ररींची संख्या जी हो ती ती अँ म्हणजे कमीत कमी त्या अ विभागात एक दोन लायब्ररी तरी होत्या, की जेणेकरून मुलं तिथं जाऊन बसायचे पुस्तक वाचायचे. पण आता ते पण कमी झालं या मोबाईलच्या अ अतिवापरामुळे लोक कांच मोबाईल वरच वाचणं जास्त होत चाललंय.
हो आणि कसं झालं मुलांना त्यात मजा वाटेन अशी झाली, ते ब्लॅक अँड व्हाईट मधले पुस् तक‌ आहेत किंवा साधं वाट त त्यांना हे जे जग आहे ना, तर ते भुलभुलैया आहे त्याच्यामध्येच ते रमले जग म्हणतो ना त्याच्यामध्येच ते मुलं राहतात ते त्याच्यामुळे अ आता थोड्या दिवसांनी त्याचाही कंटाळा त्यांना येणार आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला कीं ा येणारच आहे ना त्याच्यामुळे निसर्गाकडे जाणं अशा छोट्याशा पिक
काढणं नक्कीच हाय हा विषय. विषयावरती त्यांनी विचार करून आपण त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे की चला आव आठवड्यात नाही एक. एक नैसर्गिक पिकनिक असेल किंवा बाहेर जाणं असेल. थोडंफार असं आवड निर्माण होण्यासारख.
आणि सुरुवातीला ना त्यांना बळजबरी न्यावं लागेल म्हणजे ते कस क र असतात आणि स्वतः मच असतात त्यांना बजब. कोणीतरी घेऊन जायला पाहिजे आईवडिलांचा पण रोल खूप महत्त्वाचा आहे याच्यात
हो.
मुलाना घेऊन स्वतः बरोबर आले पाहिजे आणि मुलांना काय? बघायच आहे म्हणजे निसर्गामध्ये सुद्धा निरीक्षण काय करायचं आहे. ते सुद्धा सांगितलं पाहिजे. कि हे फुलपाखरू कसं आहे हे झाड बघ याची पानं बघ याचा रंग बघ. अ किती हिरव्या रंगाच्या किती वेगवेगळ्या छटा आहेत, निसर्गामध्ये त ही. हे काय पाहायच आहे, हे जेव्हा त्यांना कळेल ना तर त्यावेळेला समुद्राच्या लाट त्या लाटा बग कश येतय, त्याचा रंग कसा बदलतो आहे, निसर्ग किती. सुंदर आहे ना आणि तो कसा बघायचा आहे, हे सुद्धा पालकांनी शिकायला पाहिज शिकवायला पाहिजे. मुलांना.
नक्कीच पालकांनी त्यांच्यासाठी वेळ काढणं महत्त्वाचं आहे, तरच ते. त्या मोबाईलच्या स्क्रीन पासून बाजूला होतील.
हो कारण त्यांचे डोळे दुखायला लागलेत, आता नंतर मेंदूला बधर यायला लागलेली आहे, दुसर काही चांगलं वाटत नाहीये, ऍसिडिटीच प्रमाण वाढलेलं आहे. या सगळ्या त्यांच्या आरोग्याच्या समस्या सुरूच झालेल्या आहेत ना आता बै
खाण खाणं पिणं कमी होतं मुलांचं स्क्रीन टाइम बघत असताना. त्याच्यामुळे होत काय कि त्यांच अ त्यांचा राग वाढतो. स्क्रीनच्या काही मुलांमध्ये तर असं झा जाणवलंय की त्यांना मोबाईल न दिल्यामुळे त्यांच एकदम त्यांच्या रागाचा टेम्परेचर आहे तो खूपच वाढतो. आणि ते अडिक्ट होऊन आणि पालकांवरच त्याचा अटॅक
बरोबर बरोबर आणि त्या मुळे मुलं मग बाकीच्या विषयामध्ये पण रमत नाहीत तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांच्याकडून करून घेतल्या एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे.
नक्कीच कारण ते कर
सुद्धा सांगणं नाही का पालक त्यांना सांगीतल तर मंग अशे क्लब तयार करणं किंवा संध्याकाळी एकत्र जमणं.
काही पालक ह्या गोष्टीला प्रोत्साहन देतात पण काही पालक म्हणतात नाही आमच काम असतात. एक म्हणजे प्रकारच एक प्रकारे त्या एस्क्यूज दिल्यासारखी आहेत. ही त्यांची
की मग त्याच्यासाठी ना त्या च्या साठी ऑनलाईनच मीटिंग घ्यायच्या पालकांना. हे बघा त्यांना कधी ना कधी कळ आपल्या एक एक दोन दोन चार चार असेच लोक घेऊन पुढे जावं लागणार आहे एकदम सगळे येणार नाही कारण सगळे जणना मधे आहेत ना त्या सगळ्या. सगळे वेगामध्ये आहे आणि खूप कामामध्ये आहेत, तर त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या- गोष्टींचा आनंद हे ना त्यांना जेव्हा मिळेल तेव्हा ते मुलांना सांगू शकतील. अस असय.
ते तर आहेच का याच्यावर उपाययोजना म्हणजे हि एकच ठिकाणचे बैठे खेळांची मैदानी खेळ बैठे खेळ हे मुलांचे- मंग तिला तयार करणं किंवा मंग आपल्या एखाद्या सोसायटीच्या ऑफीस म त्यांच ते एकत्र आणून त्यांना खेळण्यासाठी प्ररावुर्त - तर करनार ह्या उपाययोजना आपण जर प्राथमिक लेवल ला केल्या. तर बऱ्यापैकी ह्याच्यावर अ काम करत.
आणि त्यांच्याच वयाची मुलं आहेत ना त्यांना पण आपण काही जबाबदाऱ्या दिल्यात. पाहिजे पूर्वी असायच बघा अशा शाखा असायच्या वेगवेगळ्या. या म्हणजे त्याच्यात ना मुलांच एक नेतृत्व गुण पण त्याच्या मधील.
सहां दिसायचे बरोबर.
हो त्याच्यामुळे त्यांना पण ते वीक विकसित करता यायचे आणि पुढे जाऊन ही मुलं मग खूप छान समाजामध्ये अ समाज उपयोगी काम करायला लागलेली आहेत अस पण आपल्याला दिसत आता. त्याच्यामुळे अशा मुलांना तयार करणं त्या ती पण आपली जबाबदारी आपल्यालाही वेळ काढाव लागेल सगळ्यांना त्याच्यासाठी. आणि पालकांवर तर अगदी मोठी जबाबदारी आहे मुलं ऐकत नाही असं नाहीये आपण काय करतो. मुलांसमोर जसं तुम्ही म्हणालात की आपणच जर मोबाईल धरून बसलोत. तर आपल्याला अधिकारच नाही राहत.
नक्कीच नक्कीच मोबाईल घेऊ नका. म्हणून बरोबर आहे. बरोबर आहे. ह्या गोष्टीवर अवेअरनेस वाढला पाहिजे आणि अ काम करून घेन घेता आलं पाहिजे.
बरोबर बरोबर तर अशा प्रकारे आपण मुलांना अ बैठे खेळ शिकवणं मैदानी खेळ शिकवणं पुस्तक वाचन शिकवणं. निसर्गाचा आनंद कसा घ्यायचा आहे. ते शिकवण आणि वेगवेगळ्या ठिकाणी अ मुलांना घेऊन जाण त्यांच्यासाठी खास वेळ काढणं आणि थोडं असतं छोट्या जवळच्या जवळ गेलं तरी चालतं त्याच्यासाठी खूप लांब लांब जायला पाहिजे असं पण नाही. असं तर छान चर्चा झाली. आपण त्या दिशेने आपण अ काम करूया.
नक्कीच नक्कीच मॅ धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद.